चलास काय
नाही जागच आहे
होय काय काय चाणतात होय आजार येस
होमी जरा क सखराब झालाय तर ताप
गारखंडस्क आहे
गार नाही काय ती जर पाणी जरा चेंज झालंय त्यामुळं
हां
ऑफिस मतलब पाणी जरा ऑफिसमधलंच पाणी जरा अस त्याच्यावरच डाऊट येते कारण की ऑफिसमधले सडून पाणी पित नाही घरचं तर पाणी चांगलंच असते
हा जा रा आहे का तिथं ऑफिसमध्ये का फि फिल्टरच्या येतात
अ ते हे असते काय त्याला म्हणतात ते बिस्लरीचेे येतात मोठे जार ते मग त्या एकावामध्ये टाकून येतात
हा नाही आता सग सगळीकडे तस आहे जरा वातावरण एकदम हे झाले ना मला पण काल परवा दोन दिवस आ जरा पाऊल झाला तिथं
झालं की जोरप पडत आच
किती वेळ
एक पडला दोन तास तरी पडला दोन तीन तास
काय सांगतो दोन तास मग चांगला झाला पाऊस चांगला झाला पाऊस मग
तर लगेच ऊन पडलं आणि सगळं
हा आमच्याकडे फक्त दहा मनट दहा मनट पट लटकावस
हो काय
हम्म अती अ श्री ती गा गाडी आहे ना तुझी.
हां
ती ऑन रॉइड किती गेलती तुला.
ऑन रोड बघ त्याचं विथ ऍक्सेसरीज आहे का नाही.
हब.
दोन अठरा पर्यंत जातेय.
होय आणि ऍव्हरेज किती पडते.
एव्हरेज पडते जर पेट्रोल टाकलं कोण आहे पवरच एक्सपी नाईंटी फाईव्ह चं.
हां.
तर पस्तीस पर ये देता एव्हरेज. आणि साधं पेट्रोल टाकलं हे ई ट्वेंटी. ई ट्वेंट डिझेलेट्रोल टाकलं का नाही मग बावीस ते पं. पचवीसच्या दरम्यान देते म्हणजे सगळ्या साध एकशे बार रुपय पेट्रोलली.
हा अरे मग एव्हरेज कमी पडत इई ट्वेंटी ना.
ई ट्वेंटी न कमी पडतेय पण हेीहहेारी पेट्रोल हेि ना व्हेजला बाहेर देते. दुसऱ्या तीन जीन पण ज आता तेच टाकतो. य
पवर टाकलं तर कसं आहे गाडीची लाईफ वाढत्या. व्हरेज पण आणि हा किती किती रुपये फरक आहे. मला वाटतं एक दहा रुपयाचा फरक आहे. हा हा दहा रुपयाेचा फरक फक्त मग. आता त्यांनी जर डिझेलमध्ये जर आणलं ना इथेनॉल.
हम्म.
तरी पण मग हे होणार.
नाही नाही डिझेल मध्ये इथेनॉल नाही ते आयसोटॉल आयसोटॉल का काय. तर दुसरं आहे एक दुसरं हे केमिकल आहे ते. हा नाही तर म्हणतात ते ते डिझेल गाड्यांना पण प्रॉब्लेम. त्यामध्ये पण असत ग्रीन ग्रीन डिझेल म्हणून एक असत. हे चांगलं असतं ते हंड्रेड पर्सेंट ओरिजनल. हो आणि ते एकपी हंड्रेड म्हणून एक. पेट्रोल आहे ते एक शेश दुसष्ट रुपयाच लिटर पेट्रोल आहे ते आहे ना. एकशे सदुसष्ट रुपये लिटर.
हा.
ते ओरिजिनल पेट्रोल म्हणजे आपल्याला आधी कसं भेटत होतं. शगयताी ओरिजनल विदाउट. काही मिक्सिंग नाही फक्त पेट्रोल.
हा.
एकशे सदुसष्ट रुपये लिटर झाले एक्सपी हंड्रेड. एव्हरेज त्यांना लय देते आणि गाडी गाडी चालवताना लगेच कळते. म्हणजे फरक लगेच जाणवतो गाडी चाल. पण एकदम स्मूथ केअर पडतात एवरेज चांगलं देत..
हा इंजिन चांगलं राहणार सगळ्या.
इंजिन सगळ्यात भारी हा ते इंजिन. टी ट्वेंटी ने ते फुल फॉर्म असतो ना. गाड्यांना आता माझ्या गाडीला फ्युल पंप आहे स्टार्टिंगला जर. पण गाडीच इग्निशन ऑन केलं म्हणजे चावी ऑन केली तर गाडी आहे ना ऐक. चार चार सेकंद अशी वाचती मग ते फ्युल फ्युल पंपिंग होत असत..
हां..
ते जर आहे ना नीट झालं नाही तर गाडीला प्रॉब्लेम येतो.
हा बरोबर तेच आता आमच्यात चर्चा झाली ना. आता बऱ्यापैकी जर असं ए हे झालं इई ट्वेंटी आलं तर ह्याच्याड वळणार बघ इलेक्ट्रिक कडवळतील लोक इलेक्ट्रिक आपण घरात पण चार्जिंग करू शकतो.
इलेक्ट्रिकचा पण काही प्रॉब्लेम आहे माहिितय का जिनी जिनी आहे ना आता. ते नवीनचे येत तीन चार वर्ष वापरली की नाही ती काय बनायला लागतं माहिती का ते पेट्रोलची घेतले असते परवडलं असत कारण की त्यांना लाईटचं बिल असे यायला लागले की नाही. तिथे नता काला आमच्या इथे दोन तीन जणांनी विकल्या इलेक्ट्रिक गाड्या. ते म्हणजे पेट्रोल परवडते रोज चार्जिंग आणि लाईट बिल महिन्याला दोन तीन हजार रुपये तीन चार हजार रुपये लागल त्या अाज लावला कसं काय येतंय मग त्याच्या त्याची सगळी हिस्ट्री काढली तेव्हा कळालं
सोलर पाहिजे
सोलरला पण आता पर्सनल युज साठी जरी आपण यूज केला सोलर.
हां.
पर्सनल युज साठी तर गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायला लागणार.
हो म्हणजे ते पण कसं केलं माहितीय का दहा युनिटच्या वरती दहा अ किलोवटच्या वरती वाढतं हा. पण आता पॉवर स्टेशन आज क्रिटाईक बघितली इलेक्ट्रिक
हम्म.
गाडी चांगली आहे पाणी हा इलेक्ट्रिक मध्ये छान काढली ती पण कसय पेट्रोल तुला कुठेही मिळू शकत समजा एखाद्या ठिकाणी गाडी बंद पडली
हं.
आणि पेट्रोल संपलं बाहे कशामुळे तर तर तू तिथं एक लिटर जरी आणून टाकलंस तर तू
त्या गाडीला काय ऑप्शन असतो माहिती आहे का त्यात एक्स्ट्रा बॅटरी दिलेली असती त्यात त्यांनी आपल्या स्पेअरला
हा.
तसं तसल्या गाड्यात आहे ना एक्स्ट्रा बॅटरी देतात. आणि ती एक्स्ट्रा बॅटरी काय आपल्याला चेंज करता येते हा. प्रॉब्लेम वाटला असत स्पेरची बॅटरी टाकायची त्या असतं थोडंफार किलोमीटर ज रेंज येतती.
बरोबर चार्जिंग स्टेशन पण जाता य ते
आणि त्याला अशी पण किती पाचशे साडे पाचशेची रेंज असते त्याला.
हो लक्षात येतेच तिथं.
हम्म.
आणि एकदम स्मूथ जाते गाडी आवाज येत नाही गाडीचा मित्रांन पंच घेतलीय टाटा पंच ह आणि त्याला पुढ काहीच नाही हा आणि त्याचं ते बॉनेट आहे ना समोरचं
हां
ते ते ओपन केले की तिथे डिगे आहेरे आहेत
इलेक्ट्रिक घेतलीय का
हा त्यानी इलेक्ट्रिक घेतली त्याच्यात सम हा बोनेटमध्येध्ये डिककी केल्या
हम्म हम् त्याच सगळं खालच्या साईड ला असतं
हो आणि काय सर्व्हिसिंगला आपल्याला कसं आता डिझेलच्या गाडीला या सर्ववि्हसिंगला सगळे पार्ट चेक करतात का नाही तसं पार्टच नाहीत त्याला काय जास्त एवढे
होय त्याचा खर्च कमी आहे जरा.
हो मेंटेनन्सचा चार्जेस कमीच आहेत त्यांना
हम् हम
आणि एकदम गाडी सुरू आहे की नाही कळत नाही एवढं छान वाटतं
होय मस्त आहे क्रेटा क्रेटा बर आहे ते आमच्या इथे एकाने घेतले इलेक्ट्रिक
हा
ओळखीचा आहे साताऱ्यात क्रेटा भारी त चालवून बघितली जला ऑटोमॅटिक आहे ऑटोमॅटिकच असतील त्यात हा आणि
हो
भारे पळती वगैरे भारी
हा आणि आता त्याचे स्टेशन पण होतील बघ चांगले
स्टेशन ऑलरेडी झाल्यात इथनं सातर पाासून जर मुंबईपर्यंत जायचं असलं की नाही तर नाही म्हटलं तर एक वीस वीस तीस तीस किलोमीटरला आहे स्टेशन ते चार्जिंगचे होय होय चार्जिंगचे आता किती स्पीड न ओढतय तेजवर्ती हम्म जाास्त अनस्तये एक नाही म्हणलं तर सहाशे सातशे रुपयात फुल होतंय चार्जिंग ते म्हणजे पाचशे साडे पाचशे किलोमीटर चि रेंजेतय आहे
मग हायवेला जर समजा चार गुण जागा असेल तस कनेक्शन घिऊन चार्जिंग स्टेशन काढलं तरी खूप चांगलं आहे आणि त्याला मी आज एक ऍड बघितली चार्जिंग स्टेशन तयार आहेत ना तिथं कोण नसल तरी फक्त जीपी स्कॅन करायचा
हो आधी पेमेंट करायला लागत आणि मग ऑटोमॅटिक ते हम्म
एखादा लेबरवरती आरामात चालू शकते सगळीकडं
होय
एक दो एक कच ले बर चार कोुणती जागा पाहिजे हायवेला हायवे ला आणि मग तिथं हे केलं ना चार्जिंग स्टेशन चालणार आहे जोरात चांगला चांगला हे बर का त्याला आता पुढं आपण चांगला बिझनेस करू शकतो आणि जास्त काही त्याला हे नाही म्ह लो अ मॅन पॉवर पाहिजे असं काय नाही छान आहे ते आणि बघ्या जर टू व्हीलर घ्यायची म्हटली तर युनिकॉर्न किंवा हंटर
हंंतर युनिकॉर्न पण चांगले म्ह कोणलायबरज जास्त आहे म्ह सी सी कमी आहे
सी सी कॅमे ह्टर कसे आपल्याला त्याचा लुकच जबरदस्त आहे
हंटर
हा हा बुलेट
जर तुला रोज ह्याच्यावरन सांगालीवरन येऊन जाऊन करायचे टू व्हीलर वन
हां
तर युनिकॉर्न पेक्षा मग हंटर मसते कारण की बॅक पेन होत नाही त्यात काय
हा मला स्प्लेंडर मुळच बॅक पेन सुरयचे असत
हम्म हे ना टाकताना टुर इंची सीट टाका म्हणायचं टुर इंची ती पहिल्यांदा साधी टाकली असती दोन हजार रुपय एक्स्ट्रा दिले ना टूर इंची सीट एवढी कम्फर्टेबल असते की नाही घरा सोप्यावर बसल्यासारखं वाटत मस्त एकदम सीठ
हां.
मी तीच घेतलीय
घेतलीस का तस बसवलीस तू परत त्या सुरुवातीलाच हा गाडी छान आहे खरं त आज ऑफिसमध्ये पण आणले एका ना.
हा हा हंटर.
हा हंटर हंटर. आणि एकानं कसली घेतली होती माहि त्यात पहिल्यात मी बोलत आहे का. पहिल्याचली लांबडी शीट. हा इलेक्ट्रा पन त्याचं नाही आणि त्याचे टायर आहेत ना स्प्लेंडर सारखे बारकी टायर आहेत.
होय होय आणि त्याला फॉक्स आहेत फॉक्स म्हणजे हे असतं की नाही का कांड्या टायर मध्ये. ते आहेत त्याचा उपयोग नाही.
नाही काय काहीच उपयोग नाही त्या गाडीचा तसा. फक्त त म्हणजे पहिला लोक आहे म्हणून पण पहिला लुक जरी असला तरी त्याला तेवढं फायजिंग वगैरे वाटत नाही ओरिज बुलेट होत ना.
ते आता ते बी सिक्स येतं ना बाबी सिक्स त्यामुळे त्याच नाही. हित हाय हंटर कशी अशी म्हणजे जरा बुलेट सारखी वाटती नाहीतर ती गोरीला म्हणूनय
हा गोरीला आणलेलीस हो.
त्या पेठ नाक्यावरची ह्याचे त्याची एक मस्त हाय गाडी. ती ऑफ रोड तिची कलात पण आहे ना. जराशी पण घसरत नाही चिकला कसला पण ती त्याने घेतलेली साडेतीन लाखाला.
हा गोरीेला गाडी छान आहे ती पण माझ पायाची नळी दुप ह हा.
मस्त आहे गाडी त्याच नाही मधनच सोडलं.
का
पेपरलाच केला नाही पहिला पेपर आहे ना होता.
हा हा.
डी वाय पाटील ला घेतलेलं ऍडमिशन थळसंडे आणि त्यान सोडूनच दिलं
हा तसं नाही कमप्लीट केलं पाहिजे. हा हा त्याच्यामुळे त्याने केलं नसेल होय
काय दुकाने एवढं चालते म्हणल्यावर कशाला.
हा मला ना मी उद्या तुला कॉल करतो काय मला हे अ ऍपची सग जरा माहिती सांकी काय काय कराय लागत परत आणखी
हो हो सांगतो की
उद्या एक कॉल करतो तुला मला ऍपच सांग हां. चांगलं आहे तसं काम करायला.
हो चांगलंय चांगलंय. काय प्रॉब्लेम येत नाही आता झाले का पाच.
हो आत्ता चौथा झाला बघ आता पाचवा करतोय की
हा हा अजून कोणी ऍप घेतलंय का रे
अ वर्षन हां.
चालतंय की.
चालत मी ही करतो हा. अ उद्या तुला कॉल करतो ओके गुड नाईट.